हॅलो काय संस्कार भावा कसा हैस?
बरं हाय मी तू तू कसा हाय?
मी पण वरा हाय काय मजेत मस्त
म
होय आपलं कॉलेज कसं चाललंय?
चालय बरं बघ आता काय नाई लय कुठ नं चालायच रे कॉलेज मध्ये टेन्शन ला. आज पुरी म्हणत्यात त्या मॅडमशी सर लेक्चर घेत नाही ती त्यांची कंप्लेंट करूया प्रिंसिपल सरांन कड जाऊया आणि हेनतेन असल बोलायला चालू होत आज तर.
येऊच शकत नाही मी आता दोन आठवडे घरी हाय.
आरे ते नव लेक्चर वर आ तर आपल्या एंड ऑफ सेमिस्टर तेरा जुलै का पंधरा जुलै काही तर असा आहे
हो
आज चार जुलै तारीख आहे दहा दिवसात अस दहा दिवसात दोन वरय येत
होय
आणि आठथे आठ दिवसात ह्यांला सहा शिक्षक काय शिकवणार हायती ही कंप्लेंट कम्प्लीट आता करायचाली ते पुरी आर साईटली अरे ती श्वेता लई त हो मोर मोहर करत होती ते आज मानसी नव्हती म्हणून बर ती श्वेता लई करायल जावे अन जावे ही करा अरे पण काही ग म्हणतोय जरा बोलला ह थोडफार म्हणला कॉप्या ही करून देते ती कॉप्या सुद्धा नंतर करून देणार नाही आपल्याला कॉलेजमध्ये बरोबर आहे स्टेशनाला पेपर बघून लिहून देते ती तीसव दे्याणार नाही या ह्यांच असल्या बोलण्या वागण्यान
हो
त्यात आपली आणखी सेकंड सेशन राहिली त्याच्यात आपली मारली म्हणजे काय होणार आहे म सेकंड से सेकंड सेशनर बघूनच नाही दिली शिक्षकाने म काय लिहान यचा
ह होय
जरा आम्ही बोल बोललो प्रिन्सिपल सर तुम्हाला म्हणलंच आतापर्यंत जेवढं शिकवलंय त्यातलं तुला काय येतय तेवढच सांग
होय
काय नाही ह एखाद्याला येईल एांद्याला येईल बाकीच्याना काय येईल असं सांग
हय आपलीच आपलीच पोरं अभ्यास नाही करत
हो पहिल्यापासून एक ठीक आहे अभ्यास करत असत तर एक ठीक आहे आत्ता आता अभ्यास करीून काय उपयोग आहे दहा दिवसात
होय हॅलो काय म्हणतोस
अरे पण एवढे एवढा दिवस अभ्यास केला नाही आत्ता अभ्यासला सुचला दहा दिवस लास्टच्या
होय नाहीय अभ्यास करायला ह रे आता
लास्ट या दहा दिवसात तुला
होय कमप्लेंट करून का उपयोग ह्याच्या अगोदर कुठे होतो आपण असे बोलण्यामध्ये आणि झालंय त्यांच्या लेक्चर मधले त तुम्ही किती अभ्यास केला, हा विचारला मग काय करणार आपण.
ते पण आहे ना आणि ह्यान्ला आता मॅन्युअल ही देणार लिहाय ला सर लोक मॅन्युअल असा ती लिहत बसणार आहे, ते लेक्चर करणार, लेक्चर करणार आहे त्या
स्तर आता त तोंडावर आलाय आपलं
हं सेमिस्टर तोंडाव आला न ह्याला लेक्चरची पडली काय
होय लेक्चर हातच अभ्यास करायचा दोन ति नि उलटीच काय शिकवले आहेत.
ह का आता दोन युनिट क्लिअर शिकवले तेवढाच आपस क्लिअर केला
होय, होय
अे कुणी झाल्ल्यानंतर म्हणली, म्हणली मग कॉलेजला सुट्ट्या तर द्या अरे कॉलेजला सुट्ट्या द्याला का आमच्या आमच्या बाप्पाच कॉलेज नाही ना सुट्ट्या द्यायला ह्यांना आ तर आमच्या पशी बोलून काय करायच प्रिन्सिपल पशी जाऊन बोलाय ना पण प्रिन्सिपल काय म्हण मा बापाचं कॉलेज हाय होय तुम्हाला सुटलं सुटल्या सुट्ट्या द्यायला हूं पप्पाच कॉलेज असते, म्हणून काय बोलून चालत नाही रे हूं! बस काय म्हणतेय मग आजु
बाकी काय म कॉलेज मदे ते चीनी सागर त्याने काय मॅटर झाला होता तो मागे
अरे काय नाही ती टीमी नावाची एक पोरगी हे.
होय!
अचलानड हा तिला व्हॉटसअप प्रॉब्लेमेच ना.
होय अर त्या तीच्यावर ऋतू पण आपल्या काय करायचा ना
आधी अरे ऋतूला आम्ही सपोर्ट केला, हो आधी सपोर्ट बर पोट केत रुत सपोर्ट केलतार मारपोल आम् त्याच्या आर मी तिच्या संग बोलतो तुम्ही त्या संग त्यासाठी तिच्या संघ बोलायला लागलो
होय!
हा त्याच्यासाठी बोलायला लागलो त्यासाठी हे केलं साईड तिला ही हा साईड ला बोलून आणायचचो, पण हि काय बोलतच नव्हता विषय, मग काय करायचं
होय मग आता काय सागर परत पाठ लागल तिच्या
ना सागर लागलेला, सागरला पण लयी सपोर्ट केला सागरला भरपूर सांगितलं हे कर सागर इथला सरळ म्हणजे, तुझी नजरच वाईट आहे ही अस सागऱ्या नुसता असं न टक लावून तिच्याकड बघायचा नॉन स्टॉप सरळ तोंडाव म्हणली ना वास्ता आहे, तुजे नाही पैसे
किती व
नजर लावून बघतो, आता ही बघाय लागला नुसता बघून काय कराय, यान बोला पाहिजेल थोडफार सागर सु तुला चल म्हणले होते, चल आमच्या संग बोलाय चल नाही
नाही, नाही, म्हणायचं कायतरी म्हण दार काय डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेस हाय करून असा पाठवायचा असतो कां?
होय पण, तिला पण काय एव ती पण बघत तसल म यवडी
अरे इन्स्टावर एक हे नव्ह स्नॅपचॅटला आणि इन्स्टाला बोलणं वेगळं ओ व्हॉट्सअपला करणं ही लय हे झालं वेगळं. इन्स्टाचे याज काय वाटत नाय रे इंस्टाला हाय मी फ्रेंड बणून मेस
हा व्हॉट्सअप ला केला.
होय काय विचारलंनं?
काय तर काय तर नोट्स मागितल्या कशाच पायज. ते म्हणली माझ्या कंम्पलीट नाय माझ माझ्याकड नाय त्या म्हणजे सर.
होय!
हूं!
आणि म तो वाईट नजरेने ब ते त्याच्या टोंडावर बोलली की
नाही, नाही आ वेगण्या पशी म्हणलीये. विघ्न्याला म्हणली ते. हा. !
नशीब बाकी पोरांची नाव नाही घेतली किं वाईट नजरेनी बघ
हं नाही, नाही, नाही. बाकीचे कोण हा कॉलेजला नसतील तिज नाहीतर कशला ही करती हम्म. ऋतूच वेगवेगळंचं असतात.
हा
आता तुचं वेगवेगळाच हाय.
होय ऋतने उग तरी सोडलं.
म काय.
हं.
म काय ऋतूला अरे चांगले होती. संधी आरे त्या ऋतू साठी आम्ही गुलाबाची फुलंही आणून दिलती ऋतूला आपल्या फोर्टडे होता तवा गुलाबाची फुलं बील आणलेली आम्ही
होय.
माती केली यानं काय केलं नाय.
होय.
हम्म. का आणि आणि क्रिकेट मॅच जिव जिंकली त्या दिवशी तर कसल्या भारी संधी होती त्याला
फोर्थ इयर्स सोबत मॅच जिकली आर टॉप च खेळला त्या दिवशी.
होय. त्या दिवशी चांगलाच खेळत होतो आम्ही पण खेळत होतो.
हो आर त्या दिवशी ऋतू आपण ऋतू ती नव्ह खेळला क्रिकेट ही चांगला होता.
ते होय त्यानं ते आता काय करणार मग. हो ती आता
अ नाय म आर ती हा बालीश हाय तीला काय कळत नाय.
ते पण झालंचं पहिली बघल कशी राहायची.
आम्ही आता आपुण कसं मित्र मित्र एकामेकाला चेष्टन मारतो. मरतो ना आपण चेष्ट तस आम आम्ही बोलताना आम्हाला मारते चेष्ट त्यांन एवढी बालिश एवढी बालिश हाय ती
होय.
हा. म काय. हम्
हो बाकी आणि काय आणि कोणं कोपरा नाय र होता ना मागे. की काय तरी प्रणय आपल्या ग्रुप वर बघ काय तरी बोलले होते.
हा हो.
त्याचा पण चाल्ला होता ना मॅटर.
त्याचा पण झालता.
त्याच लय वेड काम हाय त्या पण प्रणयच लय वेड काम हाय र.
होय त्याने पण मागे तो मॅटर केला तर तो प्रिन्सिपल म्हणून गेला होता ना. मग काय ते मी आता आतच झाला ना तो हल्ली मी तेव्हा मुंबई ला होतो. तो मला पातदाने आणि बोलला की असं असं मॅटर प्रिन्सिपलपर्यंत नी घेऊन गेले.
हो ते ल त्याचं काय त्याला कळत नाही प्रणयला प
होय.
अर तो तर त्या त्या ह्याच्यासारखा सागऱ्यासारखं डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसे हायन बीन तं डायरेक्ट आहे.
ह
होय
हम् अरे सुरुवात कशी पुरे
व्हॉट्सअपला आणि किंवा तिला स्वतः इंस्टा आयडी किंवा स्नॅप आयडी मागायची कि त्याला तच्या बोलायचं
होय.
सुरुवात कशी करयची एखादी रील पाठवायची. त्याना ह्याला पाठवायची ह्यानं त्यांना एखादी रील पाठवायची. असं करायचं असतं का डायरेक्ट कॉल करून हिच करायचं
हो
हम्म म काय अजून.
होय मग आता झालं ते सॉल
ते झालं सॉल् केलं ग अरे काय कुटाण महागाच लागते एकाने एक ना एक
होय
हा
चालत ज बाकी काय ना बाकी ते सर्व ठीक चाललंय पण येईन दोन चार दिवसात कॉलेजला माऊल थंड आहे ना म्हणजे आता काय नाही ना एवढं प्रिन्सिपल इ् क आपल्यावर हे करतायात, टार्गेट असायचा वर्ग आपला आणि मी यायचो दोन तीन दोन आठवड्यात आणि मला टार्गेट करायचे.
नाही नाही तसलं काही नाही रे नाही त्यास काय नाही एवढं हम्.
हम् मग काय अजून?
म तू आज काॉलेजला गेला होतास?
क दुपार नंतर दुपार नंतर गेल तर सकाळी गेलोच नाही.
होय
सकाळी पाऊस आल तर इकड लई.
हो का चालत..
सकाळी कॉलेज कॉलेजला जायला नको म्हटलं
हो काय. चालते. बाकी ठीक बघतो मी येतो दोन दिवसात. हम्म चल मग जेव्हा आता झोपतो मी पण.
मी पण झोपतो आता.
हो.
हा
चालेल.
हा चल बाय